हॅलो हो हो येतो येतोय
हा येतो येतोय नमस्ते काय म्हणताय?
ते मस्त मजेत तुम्ही कश्या आहात?
आम्ही पण छान कशी गेली सुट्टी वगैरे तुमच्या
सुट्टी आमच तर चालूच लग्न फिरणं कार्यक्रम पूर्ण उन्हाळा आमच फिरण्यात ताच गेलेलं इकडे जा तिकडे जा
अच्छा! अह तुमच्या इकडे काय काय म्हणजे असं बघण्यासारखं वगैरे असं आलं तर तिकड?
खूप छान आहे आमच्याकडे आमचं ना नाशिकच्या आजूबाजूचा एरिया येतो ना सगळा. आता नाशिक तर बघ रामाची हेथ राम येथे राहून गेलेले. बरोबर आहे की नाही राम रामाची भूमी कर्म हा. ह चौदा वर्ष राम हिते राहिलेले.
वनू असात बरोबर आहे ह्याच्यात अ पंचवटीमध्ये
पंचवटीमध्ये राहिलेले म्हणजे खूप धार्मिक ठिकाणी राहतोय आम्ही आमचं नशीब खूप चांगलं नाही का आम्ही त्या ठिकाणी राहतोय इथे त्यांचे पाय लागलेले तिथे आम्ही राहतोय आज नशीब आहे आम. स हो अजून तुम्हाला सांगते आजूबाजूने आमच इथं त्र्यंबकेश्वर आहे आपलं.
हो मी येऊन गेलते मागच्या एक दोन वर्षापूर्वी. ते पण छान आहे मंदिर त्र्यंबकेश्ोवरचं.
म्हणजे खूप म्हणजे ना आपलं जर काही असं काही प्रॉब्लेम वगैरे जर असल्या ना. तर एकदा तरी आयुष्यात नाही तिथे येऊन आंघोळ करावी आपलं.
कुंड्याात हो हो हो आता आणि आता तुमचा कुंभ कुंभमेळा पण आहे ना. या वर्षी काहीतरी नाशिकता.
कुंभमेळा आहेतता आमचे इथे या कुंभमेळेला. ह.
हो नक्की नक्की आणि ते हे पण आहे ना. अंजनी सु. मारुती मी बघितलाय त खूप छान हा हा बसल्यालाय बसल्याला.
लेलेय नाही ते.
साक्षात असं वाटत की हनुमान आहे म्हणजे ते पिक्चर मध्ये. ावतात की नाही कस अस मोठा मोठा होतो हनुमान. तस वाटत होत आम्ही बघायला आलतो तेवढळेस हम्म.
तुम्हाला सांगते अजं नाही क मीनी केदार नाते. इथं त्र्यंबकू रोडलाच आहे आपलं केदारनाथ. कस दृश्य आहे सेम तसच केलेलं इथं. हे त्र्यंबकच्या रोड ला आहे तिथे इतकं छान वाटत ना. तिथं गेल्यानंतर असं वाटतं केदारनाथच गेलय असं छान मंदिर वगैरे सर्व. केलेले हो. खूप मस्त.
अरे वाह ह म्हणजे तुम्ही तुम्ही निसर्गरम्यत. पण पूर्ण देवतांच्या सानिध्यात आहेत थोडक्या सांग-
आणि तुम्हाला सांग ते हे झाला अजून आमच्या बाजूने जवळचय सप्तशृंगी माता आपली आई उवानीची देवी हो
ते तर साक्षात
साक्षात हो ते तर खूपच भाग्यवान आहे एवढ्या जवळ राहतो आम्ही तेच्या.
आम्ही म ह्याला गेलो होतो ना म्हणजे डिसेंबरच्या आसपास आम्ही नाशिक वरनच जावं लागत ना ह्याला? अ अ आम्ही अ हिकड गिरनारला गेलो होतो.
गिरणारला बरोबर तिकडे गुजरात मध्ये गेले असेल तर मी गिरणार
गुजरात मध्ये गेल्या हा आणि आम्ही येताना म्हणजे वणीची देवी केली त्र्यंबकेश्वर मंदिर केलं ह हो रस्त्यावर सुंदर म्हणजे आम्ही दहा दिवसाच्या प्रवासाला गेलो होतो. जाताना मी नाशिक गेलो म येताना मी असं म्हणजे थांबून आलो एक दिवस मुक्काम. शिर्डी त्याच्यानंतर शिर्डीचं मंदिर पण तिथन जवळ आहे ना नाश.
खूप जवळ आहे खूप जवळ आहे काही दीड एक एक दीड तास लागतो फक्त नाशिक पासून.
दहा वीस मिनटात. झाल म्हणजे गर्दी नव्हती एवढी हाग्यवान. नाही तर आम्हाला खूप जण सांगत होते की शेडीला.
शिर्डीला शिर्डीला तर दर्शन म्हणजे होणं शक्यच नसतं कारण लोक ना डायरेक्ट एक एक दिवस दहा दहा बारा बारा तास वेटिंगला बसतात तरी त्यांचे दर्शन होत नाही लवकर
अच्छा आणि नाशिकमध्ये मग खाण्यासाठी वगैरे असं काय प्रसिद्ध आहे म्हणजे
खाण्यासाठी तर काय नाशिक नाशिक मध्ये जस मिसळच आहे जास्त फेमसच आहे? नाशिकमध्ये मिसळ फेमस आहे आणि आमच्याकडे अजून पर्यट न स्थळ खूप आहे फिरण्याचं असे शिवाजी महाराजांचे ते किल्ले पण आपले तर म्हणजे लक्षात ये ना
ना
नाही ते इकडं आलं ते संभाजीनगरकडे आलं खुलताबाद वगैरे इकडे आहे इकडे भंडारदारा वगैरे म्ह मोठमोठे धबे म्हणजे असं मोठ मोठे मोठे पिक्चर याच्या त्याच्या शूटिंग वगैरे होतात तिकडे. आता तर काजवा काजवा महोत्सव चालू होता इकडे. म्हणजे खूप सुंदर आहे म्हणजे ना निसर्ग इकडे थोडासा कोकण भाग येतो ना नाशिकच्या बाजूने तर असं खूप म म्हणजे दाट झाड आहे असं खूप म्हणजे खूप छान निसर्ग आहे असं बघण्यासारखं असं- डायरेक्ट आपण याला जातो ना जम्मू इकडे तिकडे जात
बरोबर थंड हवेचं ठिकाण वगैरे असं ते स आतापुता काहीतर आहे ना? सातापुर सापुतारा ते पण छान आहे असं ऐकलंय?
खूप छान आहे खूप छान आहे म्हणजे आपलं जेव्हा तो सूर्य उगवतो ना तो तिथं सगळ्यात पहिल्यांदा सूर्य तिथं दिसतो तो- सूर्य उगवताना तापतार्याला तिथलं महत्त्व आहे तेे हो खूप. छान येते तर खूपच म्हणजे खूपच भारी तिथे
आणि आता तर तुमच्याकडे सेतू पण झालाय देस सेतु म्हणते सॉरी अ हा पुलचा हा
आता कुंभमेळ्यामुळे तर अजून खूप छान छान म्हणजे खूपच चांगलं करताय काही आता कुंभमेळा आहेत हा सगळी कामं वगैरे चालू आहेत सगळ्या ठिकाणी
ते तुमच्याकडे काहीतरी बेळवत्ता वगैरे पण छान मिळत ना ते चिरमुऱ्यांच असं हा आम्ही एकदा आणला होता त्यास ह ह सुंदर होता तो
पुरणपोळीच तर आमच्याकड तर फेमस आहे सगळं पुरणपोळीच जेवण हो हो ते फेमस आहे ह्याच हा
बाकी अ बाकी कस
नाचणी पिकते इकडचे आता हे कोकण भाग आहे तिकडे नाचणे वगैरे त्यांच्या त्या भाकरी हा हम द्राक्ष द्राक्ष द्राक्षामध्ये नाशिक नंबर वन येत मला सांगते म द्राक्षापाासून वाईन बनवतात खूप छान खूप ती वाईनची हे सुंदर वाईन आहे ना इथे स सुलावाईन तिथे खूप असं फिरण्यासारखं म्हणजे फिरण्यासारखं खूप आहे आमच्या इ इकडे नाशिकच्या आजूबाजूल आहे ना
अच्छा छोटे छोटे टाऊन मध्ये ते अस
ओहो हो हो हो फेमस खूप फेमस आहे फिरण्यासाठी खूप खूप छान आहे म्हणजे तुम्ही जर आठ दहा दिवसाची सरसट्टी काढून आला ना तुम्ही म्हणा नको आ ता नाशिकमध्येच फिरू आजूबाजूने आणि वा मुळातच म्हणजे वातावरण चांगलंय नाशिकचं खूप छान आहे अजून वातावरण तर इथलं लोक व्यवस्थित आहेत थंड पण हो जास्त गरम पण नाही जास्त हे पण नाही वातावरण पण शुद्ध आहे? नॉर्मली टेम्परेचर आहे. तुम्हाला सांगते बहुतेक लोक नक्की या कॉल करा आ मला न की या? कि आमच्याकडे कॉल करा आम्हाला नक्की खरंच ना?
हम्म नाही एवढं म्हणजे सुंदर तुम्ही सांगताय सगळं तिकडे ते आणि रामाचं मंदिर पण आहे ना ते पंचवटी मध्ये काहीतरी काळाराम गोळारा गोरारंग काहीतरी असं आहे ना ते
काळाराम गोराराम ते आहे अजून महादेवाचं मंदिर आहे तिथ म्हणजे ते आहे तिथे आपलं जे गंगा आहे ना गोदावरी
गोदावरी हा तुमच्या इथून काहीतरी पैठण पण जवळ आहे वाटत ना ते मी एकदा लहानपणी गेले होते
संभाजीनगरकडे पैठण वगैरे
अच्छा म्हणजे तिथून काहीतरी दोन तास लागतात असं मी ऐकल होत
दस लाख
मी लहानपणी गेले होते सातवीत असताना ह ह हो ओ औरंगाबादला माझी बहीण आहे
हो हो बरवतिथून जवळ मग ते तिथून काही दा म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावर ते
आणि नाशिकला आलो होतो आम्ही नाशिक वरून आम्ही तिकड गेलो मग असं बघण्यास
हम्म
आणि नाशिक तर गाव छानच आहे म्हणजे मी आता परवा बघितलं ना म्हणजे
खूप छान आहे खूप छान आहे आता तुम्ही बघू कुब्बा मॅडम म ते डायरेट ना आप स्वर्गात उतरल्यासारख असं वाटायल ए ते खूप म्हणजे खूप बघण्यासारखं दृश्य राहणार आहे खूप मस्त आहे तेरा वर्षातून येत ना
कुठून कुठून येतात ना लोक ज आता प्रयागराजला कशी गर्दी होती म्हणजे आख्खा महाराष्ट्र तिकड गेला होता म्हणजे हम्म हम्म आणि आता हे महाराष्ट्रातच आहे म्हणल्यावर काय विषयच
विषयच नाही आणि तेरा वर्षात नाहीता ना आणि ह्या वर्षी ना दोन वर्षे आहे इथे कुंभमेळा नाशिकमध्ये दोन वर्षे राहणार आहे हम्म
पनाय कलो
खूप म्हणजे बघण्यासारखं आणि सगळ्या गोष्टी खूप एकदम म्हणजे नशीब आपलं ते बघायला भेटतंय आपल्याना हे महत्त्वाच आहे एवढं देव देेवतांचं सगळं काही खरी गोष्ट तेच तच विषय
हम्म कारण आजकालच्या जगात तर म्हणजे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहिलं तर
काहीच उपयोग नाही काहीच नाही टायमिंग व नुसती जेवणाची धाव पळधावपळ म्हणजे अक्षरश ते लोक झुपत उठत नाही फक्त ते पैसा वगैरे असेल त्यांच्याकडे पण समाधान नसेल मनाचं जे चूक असेल ना ते नाहीच त्यांच्याकडे कडे
बरोबर
नाही नाही काहीच उपयोग नाही आयुष्यात जगा तुम्ही फिरा बाहेर काय ते बघा काय निसर्ग आहे आपल्याकडे एवढे छान देवदेवतांची मंदिर आहे हा आहे ना आपल्या हम्म ते बघा काय त्यांचं काय महत्व आहे ते अ हे करा आता इथंच नाशिकमध्ये अ तपवनामध्ये हे आपलं लक्ष्मणाने ते शिर्प नकेच नाक कापल होत बघा तिथि तर कापलेलंय आहे तिथि तर
ते बघण्यासारखं आहे आणि ते पण आणि आर्मीचं पण तिथे जास्त आहे ना काहीतरी
हो मग आर्ट आर्टलरि सेंटर आहेन तर आर्मेचं आहे ना ते पण आहे
ग माझ्या मैत्रिंच्या मिस्तरांची बदली झालती ना तेवेळेस ते तिकडे होते दोन वर्ष हम्म आर्मी मध्ये असं
ते पण आहे
हॅलो
हम्म
हा येत येते मधनच एकदम डिस्कनेक्ट झाल्या सार झाला हम् हलो हम् हम्म हम्म हम्
खूप बघण्यासारखं आहे आणि खूप असं अनुभवण्यासारखं म्हणजे वाट तक बघा आपल्याकडे किती नाशिक ह नावच तसं आहे नाशिक
नाशिकला आणि गणपती उत्सव पण छान असतो म्हणून कळव द मला सुंदर असत हम्म म्हणजे असं बऱ्यापैकी माहिती ते आहे पण कस आता जनरल अ तिथले तुम्ही प्रॉपर आहे तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त व असतम् बरोबर तेवढं
खूप छान आहे बघण्यासर या तो मी नक्की कॉल करा भेटा दाखव तुम्हाला आमी सगळ सांगू तुम्हाला हो हो हो चाल हो वेलकम आहे